हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हा बोल.
हम् काय ना पाऊस पडतोय का? कसा जोरात हाय का हळू हाय?
जोरातय.
आमच्या इकडे पण जोरात.
हो का?
हम्म.
मी काय करू ह्या
त्येजं झाडं येत का?
हायतं.
कस ती.
हायत नाही, जोरात आहे काय पाऊस.
नाही जरा
ओके, जेवला का.
हो, हो. हो.
हो जेवलो.
काय खाल्ल.
काय नाही.
काय नाय.
मग काय नाही मग जेवलीस कशी.
जेवलो तसंच.
हो, हो. गणपती ला आता जाणार का नाही.
आज.
गणपतीला गावाला.
हो जाणार आहे.
कधी.
बघू. अजून फिक्स नाही, खरं जाणाराय.
फिक्स नाही खरं जाणार आहे मी.
हम.
घंटी वाजवून आरती.
पाणीपुरी घेऊन आलो.
हा.
पाणीपुरीवाला.
ओके.
ठीक आहे.
तुमचं टास्क कमप्लीट झालं का.
हो झाले.
सगळ.
हम्म.
काय. बाकी मग सगळ व्यवस्थित चालते ना.
शाळा कॉलेजला जातोय. काय.
व्यवस्थित आहे नव्ह.
हो. काय आणि काय.
नाही काय.
हम
कामाला जातास का नाही
जातो की इथच आहे जवळ
हा, हा
ते हा
आणि आवाज येतोय कोण आहे?
आ
आवाज येतोय म्हणलं कोण आहे?
कोण नाही ओके
आ
काय नाही
हम्म काय मग आमच्या इथे एक झाड आहे त्याचं नाव कसला आहे काय माहित नाही मला
हम
काय?
गरम
अ आह
आणि ते कस केलं? आणि काय मग बाकी चाललय तुमच्याकडे?
हा काय, काय?
बाकी काय चाललंय तुमच्याकडं?
बाकी काय नाही सगळ ओके मध्ये
एकदम
मग काय बाकीचं व्यवस्थित सगळं
हो
ये काय खाल्लसा?
खिचडी भात
खिचडी भात चांगला होता का कोण बनविलेलं हम्म
पोर इथली वागली इथली शानी नाहीत
आं
पोर खालची इथ खेळत्यातीय
गाडी आहे आमची खाली
काय
गाडी आहे ना आमच्याकडे ती खाली लावलेली पार्किंग मध्ये ती
बाकी काय मग
काय नाही
गाडी चालवाय येते का तुम्हाला
नाय नाही येत तर नाही येत
काय आहे काहीतरी कारण
हॅलो-
अ आं आं होय टिव्ही लाव
पाऊस आला आता आमच्या इथं
ह
आं
काय
पाऊस आलाय म्हटल पाऊस
हो हो
हां हां
पावसाचे दिवस आहे म्हणल्यावर पाऊस येणारच
हां जोरात आलाय लय
हम
लईच जोरात
आलाच आला
हं
आला आला आला आला आवाज येते का
हं येते
पावसाचा आवाज येते का
होव
जोरात येते ना
हं हं
येऊदे येऊदे
जोरात आला
हं लयच जोरात येतेय आवाज येतेय का हॅलो
हम्म आं
जोरात आलाय म्हटल लय
होव
ते गावाच
येतूय की.
मॅगी बीगी खाता काय तुम्ही?
आलचामुळे जरा नेटवर्कचा प्रॉब्लेम येत आहे.
आ?
आवाज नाही नीट येईना झालाय पावसामुळं का?
हा हा वाटतंय मला पण. मॅगी बीगी खाता का म्हणलं?
नाय.
का?
माझ
घोरपट्ट. घोरपट्ट. घोरपट्टी झाड नसतं का? घोरपट.
हा हा.
ते आहे ना आमच्याकडं दोन आहे तसली.
आ?
हा हा.
हा हा नाय हायतं हा हा हा. शिट्टी वाजवाय येती का तुम्हाला अशी? शिट्टी वाजवाय येती?
नो.
का?
का म्हणजे?
हॅलो.
हम्म आवाज ईना झालाय बरोबर.
कसं काय इना झालाय?
नेटवर्क सापडून आज तुम्हाला.
पावसामुळे होईत असल. पाऊस त्यामुळे होत असेल पावसामुळे.
हा हा का.
मॅच बघता का तुम्ही क्रिकेट? का?
नाय आवडत.
का नाही पाहत तुम्ही?
आं? काय? काय? हॅलो.